ॅ हॅलो. हॅलो, हॅलोऽ हॅलो. हॅलो. हॅलो, येतोय का आवाजऽ
हा,
हो, हो, येतय,, काय चाललं?
तुम्हाला अं काय नाही, असंच सचलो आहोत,, का म्हणतातऽऽ
अच्छा. काय मग? तुमच्या स्कूलला सुट्टी लागली की नाही, तुम्ही एक तं आहे शिक्षक लोकं, तुम्हाला काय लवकऽऽ र सुट्टी मिळत नाही, दिवाळीची पण.
हो, हो, नाही आता सुट्ट्या संपल्याऽऽ हॅलो.
हॅलो, हॅलो, हा बोला ना.
हा बोला ना, बोला ना, हा, हा आता येतोय का?
हा म्हटलं आता दिवाळी जवळ आली, काही, सुट्ट्या वगैरे झाल्या की नाही तुमच्या चालू असंऽ
हो ओ नाही, नाही सुट्ट्या अजून नाही पडलेल्या. तुमच्याकडे सुट्टी पडली का?
हो, आमच्या, ऽऽआमच्या काय आता सुट्ट्या चालू झाल्यात. तुमचं कसं,, शिक्षक लोकांचं काही दिवाळीच्या आधी दोन, तीन दिवस सुट्ट्या मिळता तेऽऽ
हो, हो, ओ, पेपर तपासणं वगैरे सगळं चालू असऽऽ ना त्याच्यामुळेच, त्या नाही मिळत.
अच्छा अच्छा मग तर घरातलं काम पण आवरायचं बाकी
हो सगळ फराळ बनायच बाकी आहे. सगळंच बाकी आहे साफ सफाई फराळ खरेदी सगळं कार आमच्याकडे दिवाळी आणि गणपती हे सण फार जोरात साजरे केले जातात.
हम. आच्यामुळेस ना आमचं पण काही आज थोडंफार घरातलं झालं आवरून. साफसफाई फराळा अजून बाकी आहे.
अच्छा. काय काय बनवता फराळामध्ये तुम्ही?
आम्ही चिवडा, करंजी. चकली, शंकरपाळी
अच्छा. अनारसी वगैरे नाही करत का?
अनारसे असं एवढे आवडत नाही कोणाला पण नैवेद्य पूर्त करतो.
ओके ओके.
हं.
आमच्याकडे पण फराळामध्ये अगदी चकली, शंकरपाळी, चिवडा अनार बेसनचे लाडू, बुंदीचे लाडू, रव्याचे लाडू सगळे भरपूर पदार्थ असतात. हो.
त्यामधे गोड पदार् जास्त आवडत नाही ना? त्यामुळे शक्य तो मग एवढे नाही करत.
भेटी परत करण्यासाठी लागतात. पाहुण्यांना द्यायला लागतात. भाऊ बीजेला भाऊ येतात. त्यांना भेट द्यावी लागते. शिवाय घरामध्ये सगळ्यांना दिवाळीचा फराळ म्हणजे आवडीची गोष्ट त्यामुळे भरपूर प्रमाणात फराळ करावा लागतो आमच्याकडे.
बर मग तुमची तर दम छाकच होऊन जायणार आता?
तेवढे जर सगळेजण छोटे भाऊ मोठे भाऊ सगळे हो सगळे येणार त्यांच्यासाठी वस्तू घ्यायच्या भाऊबीजेसाठी मुलांसाठी सगळी खरेदी करायची बाकी आहे. फटाके आहेत. फटाके तसे फार पडत नाही आम्ही पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून.
हम्म. पण काही लहान मुलांना हुश राहते. त्यांच्यासाठी थोडेफार घ्यावाच लागत.
अगदी ज्याच्यापासून कमीत कमी प्रदूषण होईल असे फटाक्यांकडे जास्तीत जास्त आमचा कलं असतो. की, मुलांचे हाऊस पण होते आणि
ह
आवाजाचा त्रास नको. आणि पर्यावरणाला त्रास नको. अशा हिशोबाने फटाक्यांचा विच चार करतो.
तेच ना, आताच मी काही शॉपिंग करण्यासाठी गेली होती. गावामध्ये इतककी सुंदर सुंदर हातानी बनवलेल्या पंत्या वगैरे आलेल्या त्या डिाईन् वगैरे बघूनच एवढं सुंदर वाटं
खूप छान इकडे पण वेगवेगळ्या प्रकार किल्ले रायगड बनवला जातो. कुठे अ अजून दुसरा किल्ला शिवनेरी करतय कोण, त्याच्यासाठी ते मावळे. प्राणी हे सगळ्या मातीच्या वस्तू पणत्या हो खूप छान पद्धतीने सण साजरा करतात इकडे. अगदी पाच सहा दिवस, हो पाच सहा दिवस खूप रेलचेल असते. जो तो ज्याच्या त्याच्या घरी जातो. भेटती देतो. तो फराळ घेऊन येतात. फराळ खायला बोलवतात.
हो तिथंच प्रथाच आहे आपल्याकडे, परंपरा तेवढाच भेटी गाठीी होता नाही
हो तेच ना इकडे आम भागामध्ये गणपती आणि दिवाळी हे सण फार जोरात साजरे केले जातात जास्ती कल गणपतीकडे असतो कारण गणपतीमध्येध्ये कस अगदी कोकणामध्ये गणपती म्हटलं की हा सगळ्यात महत्वाचा सण वर्षभरातला अगदी वर्षभर त्याची आम्ही तयारी करून ठेवतो हो हो होळी होळी कसा एक दिवसाचा सण झाला होळीची पण तयारी करतात नाही असं नाही पण गणपती कस पाच दिवस दहा दिवस इ इे दिवस जातात ना त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्याची तयारी फार अधिक असणार गणपतीोन हा दोन तीन महिन्या धी गणपतीची मूर्ती सांगायची त्याचे कलर ठरवायची त कोणाकडे सांगायची त्याच्या दृष्टीने मग ोरेशन घराची साफसफाई अस तसं दिवाळीचं पण तसच आहे मोठे मोठे कंदील भरपूर साऱ्या पणट्या
हो माझी तेवढी शॉपिंग झाली रांगोळी पणत्या आणि जे असं बाहेरच्या देशातून येतात चायनाच्या कडून वगैरे त्यांना तर त्या माळी वगैरे त्यांना तर आम्ही डायरेक्ट घेतलच नाहीये
नाही बरोबर हो आपल्या लोकल माणसाकडून हो जे जे जे प्रॉडक्ट मार्केटमध्ये आहेत आम्ही पण त्याला जास्त प्राधान्य देतो की आपल्या लोकल माणसाला कसा रोजगार प्राप्त होईल आणि त्याची कशी भरभराट होईल याच्याकडे आमचा पण जास्तीत जास्त खेळल असतो
त्यांची पण किती मेहनत असते हस्तकला किती सुंदर करत ते
पण त्यांच्या तरी एवढ्या व्हरायटी आहेत मार्केटमध्ये कि असं बघत बसावं असं वाटतं की किती सुंदर पद्धतीने ते रेडीमेड किल्ले छोटे छोटे मोठे ज्या साईज म हव त्या साईज म ते मावळे इतके छान सुंदर रंगवलेले गवळणी वगैरे खूप खूपच सुंदर म्हणजे सगळं मार्केट असं रंगीबिरंगी असत इकडे
आणि इतके मोठी साईजची पण ती आणि त्याच्यामध्ये आजूबाजूने आपण छोट्या वेगवेगळ्या लावू शकतो तो इतकी सुंदर सुंदर डिझाईन्स होती शिवाय चुलींचं पण ह्यावेळेस कश आध साध्या चुली मिळायच्या त्याच्यावर काही डिझाईन वगैरे मिळत नव्हते वारली प्रिंट वगैरे करून इतकं सुंदर मिळत ना
खूप छान पद्धतीने अ सगळी तयारी असते म्हणजे लोकांचा उत्साह बघून त्या विकणाऱ्यांचा उत्साह बघून आपल्याला पण असं वाटतं की खरंच यांच्याकडून घ्यायला त्यांना आपण मदत करायला पाहिजे आणि कंद वगैरे तरी कंदील चांदण्या इतक्या भरपूर प्रमाणात सगळीकडे लायटिंग केलेली असते अगदी छान प्रसन्न वातावरण असत
ह्या वेळेला तर आम्ही एक नवीन उप साजरा केला की मुलांनाच सांगितलं की तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये आश कंद बनवा आणि आम्ही त उपक्रम ह तसा उपक्रम केला ना प्रत प्रत्येकाला तसच गिफ्ट दिलंय एक एक प्रत्येकाने तोच लावायचा च्या घरी छोट्या आकारात मोठ्या आकारात. म्हणजे कसं मुलांची ऍक्टिव्हटी पण होत. ते आणि कसं टाकावपासून टिकाव काहीतरी बनव बनवलं पण जातं.
बरोबर बरोबर अगदी छानच! छानच कल्पना आहे हि.
हो ना,
आणि मुलांना तेवढे क्रिएटिव्ह क्रिएटिव्हटी वाढते, मुलांची. शिवाय भेट देणाऱ्याला सुद्धा गंमत वाटते की अरे! वा हातांनी बनवलेली गोष्ट आपल्या आली म्हणजे, त्याच एक वेगळं कौतुक असतं माणसाला
हो ना, आणि आजकाल मुलं तर आपल्यापेक्षा जास्त हुशार आहेत. इतके सुंदर सुंदर आकारामध्ये बनवलेत, त्यांनी आपल्यालाच असं आश्चर्य वाटतं. की अरे! असं पण बनवू शक
बरोबर बरोबर अजून दिवाळी कशी साजरी करतात, तुमच्याकडे म्हणजे, आमच्याकडे दिवाळीच्या पहिल्या दिवशी नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी पहाटे लवकर सूर्योदयापूर्वी सगळ्यांच्या आंघोळ्या झालेल्या असतात घरातले पुरुष अंगणामध्ये आंघोळ करतात. मग त्याना छान उठणं वगैरे, लावून आंघोळ घालायची. हो त्याच्यानंतर आंघोळ झाले, की सगळ्यांना सगळ्या पुरुषांना घरातल्या स्त्रिया ओवाळतात. नंतर मग सगळेजण एकत्र फराळाला बसतो. मग मुलं फटाके फोडतात. मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढतात. अगदी भाऊबीजे साठी तरी आमच्याकडे स्पर्धा असते. रांगोळीच्या आजूबाजूच्यामध्ये कोणाची मोठी कोणाची
स--सेम इकडे पण तसचं, आमचं कस वसू बारच चालू होत ना मग वसुबारस म्हणजे, गायचे हो गाईच पूजा करण्यापासून तिथून सुरुवात होते, मग तेव्हापासूनच कसं स सडा रांगोळी वगैरे, तेव्हापासूनच चालू होऊन, जातं आतापासूनच चाली का सगळ्यांनी काढून ठेवलंय रांगोळीची डिझाईन कोणती कोणत्या दिवशी का?
ह ह हो वसुबारसला छान! गायला ते वसुबारसंच्या दिवशी छान गाईला नैवेद्य वगैरे, गोडा धोडाचं पूजा करायची. तिला नैवेद्य घरामध्ये गोमातेची मूर्तीची पूजा करतात.
हो आणि दिवाळीच्या दिवशी पण इकडे, पुरणपोळीचा सण केला जातो. म्हणजे पुरणपोळी गोड पण बनवलं जातं. आणि आपलं फराळ वगैरे पण ठेवलं जातं.
अच्छा अच्छा! इकडे पुरणपोळीच नाही फराळाचंच असतं आणि मग, भाऊबीजेच्या दिवशी जर व्हेज चा वार असेल, तर व्हेज जेवण असतं. नॉनव्हेज चा वार असेल, तर नॉनव्हेज जेवण असतं. भावांच्या नं प्रमाणे त्यांना जे हवंय ते मनसोक्त खाऊ घातलं जात. त्यांनी सांगायचं आदल्या दिवशी आम्हाला हे खायचंय. आम्ही येणार आहोत, तर त्या त्या हिशोबाने पदार्थ ठरतात मग
म्हणजे, तो भाऊबीजेचा दिवस हा स्पेशल भावांसाठीच असतो. त्यांच डिमांड आणि त्यांचं कौतुक.
वर्षा तन हा एक दिवस त्यांची मजा असते, खूप.
हम्म! तुमच्या डे मग असं भाऊबीजेच्या दिवशी जात असतील, ना माहेरी वगैरे
हो हो हो हो हो जातात जातात म्हणजे, आता मी तरी, माझ माझी दिवाळी माहेरी माझं सासरी इथून लांब, असल्यामुळे दिवाळी आमची माहेरीच साजरी होते. त्यामुळे मग, सगळे सगळे कुटुंब एकत्र, असल्यामुळे खूप मजा येते.
हो सर्व एकत्र आल्यावर तर धमालाच विचाराला नको,
वेळझालेला आहे. तुमच्या सोबत बोलून खूप छान वाटलं. थँक्यू
हो वेलकम,